हॅलो? हा आवाज ऐक येतो का?
हॅलो?
आवाज ऐकू येतेय का?
हा येतोय, तुला येतोय का?
हो येतं की,
हा जेवलीस,
जेवलो की तू,
जेऊनच, जेऊन आवरून बसलोय,
हा, हा, काय चाललंय, म आणि, हो आहे की, तुमच्याक
आमच्याकड पण आहे. सकाळपासन भरपूर आहे.
हा, हा, शेतीचे काय काम चालू आहेत?
आता पाऊस लागालय चालू करायची. आमचे आज नाचना लावायला गेल्यात घरातली.
हम्म, हम्म,
आता काम चालू झालेत की, पाऊस अ
तुम्ही जात नाही का?
नाही आमचं बाळ बारक असल्यामुळे आम्ही जात नाही.
हा, हो,
आता कस हे पाऊस लागालाय त्यामुळे शेतातली काम चालू झालीत. अच्छा!
हा, हा, काय ते तुमच्या तिकडें आमच्या एकडं पण नाचना लावतात कोणतरी, आता भाताची रोपं लावतात.
हा,
चालू झालं, तुमच्याकडे काय काय पिकत.
आमच्याकडं ऊसा आहे. भात नाचना, बुईमुग,
हा, ह,
असं करतात, तुमच्याकडे करत नाही का?
आमच्याकडे पण आहे की. हम्, ऊस असतो. नाचना, ज्वारी, मक्का भरपूर असत. भाजीपाला काही करत नाही का शेतात?
हॅलो. हॅलो.
हॅलो.
भाजीपाला काय करत नाही का शेतात?
तुमचा काय आवाज येई ना, मोठ्या न जरा बोला की.
भाजीपाला काही करत नाही का शेतात?
आत्ता नाही, असं उन्हाळी असते. भाजी असते. मेथीची भाजी पोकळ्याची भाजी असं असते. आणि एक आम्ही लय काय करत नाही. म्हणजे, इतर करत्यात बाकीची कोथंबीर फ्लावर, गोबी, गवारा आहे.
हा.
आम्ही करत नाही.
हम्म, आता भाजीपाला खूप मज आहे ना.
आं.
आता भाजीपाला खूप मग आहे ना.
हो.
म, काय आणि-
आता आता काय विकत असती, आता जास्त प्रमाणात माणसं रानभज्या खातत नाही. आता म्हणजे पात्रीची भाजी वगैरे असं
हा, हा, मग, कुठे फिराय गेला नाही.
आता नाही, आम्ही म्हणजे पावसामुळे जात नाही कुठं बाहेर.
हम्म ह आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गेला होता.
उन्हाळच्या सुट्टीत नाही. बाळ लहान असल्यामुळे आम्ही कुठे सहसा बाहेर जात नाही.
हा हा.
तुम्ही कुठे जाताय का बाहेर. क
मी पण नाही कुठे गेले परवा गेले होते कोल्हापूर ला अंबाबाईचे दर्शन कोल्हापूर.
कोल्हापूर व ह हा काय खरेदी आहे का
हो सहज फिराय गेलते कोल्हापूरच्या अंबाबाईला जाऊन आले. मालभव रोड ला गेले होते अ रणकाळा बघून आले. काय झालं.
काय खरेदी केली काय म्हंटलंय.
हो केली की खरेदी टॉप घेतले दोन. टॉप घेतले दोन मस्त आहेत टॉप मस्त आहे ड्रेस छान असतात मदवा रोड ला.
ह् हम् कितीपर्यंत बसले.
दोनशे अडीचशेला
हम हम.
मस्त आहेत एक्सेल मध्ये मस्त आहेत टॉप मस्त छान आहेत.
म्हणाल तशी ग.
ह् आणि काय म्हणजे लहान बाळासाठी काय नाहीय का
आहेत की भरपूर आहेत शंभर ला चार पाच टी शर्ट असं पण छान आहेत भरपूर आहेत.
हम् ह मग एकट्याच गेला होतात का आणि दुसरं कोण होतं आणि सोबत
सोबत होत्या एक तर वहिणी होती माझी सोबत
चक
तुम्ही जात नाही का.
आम्ही म्हणजे आम्ही सहसा बाहेर कुठं नाही.
हा हा. जायचं तेवढ्याच एक दिवस वनडे ट्रिप.
गेले आम्ही काढलेली दोन वर्ष झालं वनडे ट्रिप काढून. आम्ही सगळी फॅमिली गेलेलो. ज्या कुलदैवताला तिथं जेऊन केलं मांसारी
हम ह.
तेव्हापासून आम्ही गेलो नाही.
ह हो.
त बस कधी करली म्हणजे लहान बाळ लहान असल्यामुळ काय आम्ही गेलोच नाही व बाहेर कुठे.
हा हा कु कुलदैवतला काढली होती का
हो.
हो हो. वन डे ट्रिप काढली होती स दिवसादिवस.
होय दिवसता म्हणजे दिवसा दिवशीच परत आलो.
हा हा आम्ही. पण काय नाही की तू बाहेर गेले नव्हते. पण आमच्या घरात कार्यक्रम होता ना विशेषचा
काय म्हणालात हा बोला
होता आमच्या घरात रिसेप्शनचा
होत काय म्हणजे कोणाचं लग्न झालं का
हो आ ते भावान लव्ह मॅरेज केले ना ते कार्यक्रम ठेवला होता त्याच्यातच होतो मी पण आठ दिवस छान कार्यक्रम झाला आमचा पण
जेवणा्हाला स्पेशल काय होतं
अ मटन होते तीन तीन बकरी कापली होती
हा फक्त मांसाहारी होतं का
शाकाहारी पण होत की शाकाारोला बास होती बासंदी
हा आता गोड तेच ठेवतात जास्तीत जास्त
हो आता गोल्डमध्येध्ये प्र
कोण खात नाही
नाही पासूनंदीस तिकं हे बंद झाले आता वेगळा मेनू आलाय की कम काजू शेख फालुदाा
हा हा होय आता ते तर जास्त प्रमाणात आच्या ज्या साखरपुड्यात पण गस वितला तेच होतं
ह हा हा
अता अ
क्लास हा ठी आहे
हो छान लागते ते आता म म्हणजे ते आता म्हणजे ते ओल्ड झाल्यासारखं झाले आता ते बसुंदी श्रीखंड हे कायतरी नवीन म्हणजे फालुदा काजूशेक वगैरे
हो भरपूर महागा एकशे साठ रुपये किलो आहे
हो
म
ह अम केलेलं खरं अस नवीन ना सगळं आणि जास्त म्हणजे हेच करतत सगळी
हलो
हम् शाकाहारी जेवण आताे जिकडं म्हणजे क कार्यक्रमला असू दे हॅलो
हा
हॅलो
हॅलो
हाु रेन आहे का तुम्हाला
ह
हॅलो हा हा बोला
हां बोला क
हम् कायतलली मात नव अंत
पाऊस लागाला त्या